ह
हा येतो येतोय ग आवाज येतोय की, बोला की ह ह आवरलं.
हम् आवरा लागलोय बघा,
हा हा होय आवरूनच माझं पण अजून थोडंफार आवरायचं आहे आवरायचं आता म
हा
काय नाही घरीच असते, हाऊस वाईफच आहे हम्म
ह
हो मग कायता मुलांना शाळेत वगैरे सोडायला लागतय न्यायला लागतंय.
ह
हॅलो
हलवा
हा येतोय का आवाज मोठ्या ना बोला जरा म्हणजे आवाजी येईना झालाय तुमचा हा हा ह हो नाही लहानच आहेत लहान आहेत मुलं लहान आहे त्यामुळ सोडायला लागतं न्यायला लागत.
ह
हम्मम मग त्यांना सोडायचं आणायचं. काम चालू आहे.
हम्
पाचवीला एकटी आहेाय अ द पहिलीला एकटा आहे. मुलगा त्यामुळ काय म्हणजे घरात पण ह घरातलं पण घर पण मोठं आहे त्यामुळे घरातलं पण आवरायला लागत त्यामुळे नाही कुठं बाहेर जॉब वगैरे काही नाही. हम्म
घरातच असत.
होय रेसिपी वगैरे करताय का नाही हा हा ह रेसिपी वगैरे तुम्ही करत असाल म्हटलं. ह.
म्हणजे आम्ही घरात बसूनच काम करतय कुर्ता वगैरे शेवय शेवण काम करतेय.
हा हा हां शिवण काम करतायय हा हा हां.
चो तर तुझ अरब. हा गारमेंटचा पण ब घेते म
हा घ म्हणजे घरीच घेताय.
बसून काम करतेस गट
हा हा हा हां. तेच की चालतय घरी बसून पण आपल्या वेळेत करायला मिळतय.
हो आपल्या वेळेनुसार सगळं ऍडजस्टमेंट होते.
होय करायला मिळते इ तेेच की मग बाहेर आहे. त्यांच्या वेळेत होत नाही ते घरी आणि मोठी फॅमिली असली की मग होतच नाही.
मॅमली छोटीच आहे. पण मुलगी एक लहान आहे मग त्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाही.
हा हा हा हा. तेच की तेच की मुलं वगैरे लहान असले की मग होत नाही जायला होत नाही बाहेर.
हा बलेप म
होय आमची मग आता याज सुट्टी आहे रविवार
हा हा.
त्यामुळे आता वेगवेगळ्या काही तर खायला दि म्मी करून चालू असतं.
काय तर हो होयजू ते तरवा तेप
होय आणि आता प भाऊ बाहेर पाऊस पण आहे त्यामुळे जरा आणि जरा वेगळवेेगळं खायला पण आवडते सगळ्यांनाच
हा.
तेच क हा हा हा ह. त्यामु आता काय काल जरा भिजत घातलं तर ह्याला डोस्याला ते आता खाल्लीत तोपर्यंत आता आणि बारा एक वाज वाज म्हणजे जेवण पाहिजे त्याच आणि
ऐक आहे आमचा पण आज पोचल्या नाही. हा.
त्यांना दिलं इतर दिवशी काय मग चपाती भाजीच किंवा डब्यातून
चपा भाजी क
रोज रोज होय त्यामुळे जर रविवारी जरा वेगळं काहीत केलं किती? पण आवडीनं खात्यात.
आणि वेगवेगळं काय तर मालताच असते रोज रोज तेच म्हणलं तर खात नाहीत.
होय होय रोज चपाती भाजीच
करते ला.
आणि त्यांना पण वेगळं वेगळं दिलं की म्हणजे त्या पदार्थांचं पण नाव म्हणजे असं समजते ना आता तो ख्यान चालू केल्या मुलगीनं मम्मी खोबऱ्याच्या खोबऱ्याच्या वड्याकर म्हणून
हो.
हा मग म्हणलं करूया गे म्हणलं. आहेत खोबरी जरा घरी शिल्लक म्हटलं करूया संध्याकाळी करूया गी हम्म.
आणि ह्या दिवसात वाढत पण नाहीत खोरं फोडलेलं.
होय आणि आणि तसच ठेवले की मध्ये खराब पण होते
ह ज होती त्यापेक्षा काहीतरी खाल् करून खाल्लेलं बरं
वड्या केल्या तर दोन तीन दिवस राहतील तर
हो ब
आणि उद्यापासून आणि डब्यातून न्यायला आणि रिकाम्या दोन दोन
हो तर पाहिजे नाही त्यांना मधला सु होतीत पण खायला
होय होय ते तर
खूप जास्त लागते थंडीच्या दिवसण
होय पौष्टिक असं काहीतरी दुपारी मग तेवढंच खाल्लं की माने बरं
हा
वेगवेगळं पदार्थांची नाव पण समजतय त्यांना मुलांना
ह हज नाही तर म्हणजे वर फट्यात फट्यात मग जात वरत
होय ते
पौष्टिक ग दिल्या ना बरं आहे.
होय मग काय दुकानातले मग जाऊन पाच दहा रुपये ते काय खाल्लं के लगे संपलं पण
ते खूप आहे आणि ते काय कुरकुर वगैरे कोरे आता सगळं हे व्हाय लागलंय. बाधा लागले का जा मार नाही.
आणि आता बघितल्या स ना एका मुलग्यान मध के का काय खाल्ला ती दोन्ही पण मुलं म्हणजे हे झाली वाट एक्सपायर झाली वाटतं. होय मग केकची पण केक ची डेट काहीतरी संपली ती वाटत त्याच्या केकची हम्म त्यामुळे सगळं म्हणजे केक होय के वगैरे पण बघून म्हणजे डेट बघून खायला द्यायचं मुलांना
दुकानदार पण ठेवत ना
बघा किंय मुलांना काय हो आता आणलाय पाहुण्याने म्हणल्यावर खाणारच की मुलं
हा ख मलाना काय मिळत ते
होय आमच्याच म्हणजे असं पाहुण्यातलीच आहे ती आणि दो दोन्ही पण आऊ बहीण भाऊ वाढली तरव दो्ही पण
हा.
करायच बघा की लहान होती. अशी लागोपाट लागोपाट म्हणजे एकदम तीन वर्षाचा आणि तीन वर्षाचा मुलगा काहीत होता वाटत. आणि एक वर्षाची मुलगी होती लहानच.
काय करायचं मला अरे लहान मुलांना काय करायचं.
होय मग तसं म्हण ना दुकानातलं पण जास्त देऊन चालत नाही. हम् ह ह.
म आवडीला खायला बघतात त्या पाठी काय बघत नाही. कायच ना.
आपण हा बांधतोयच किंवा हा बांधलंय पाहुण्यानी
होय.
द्या असं होवर्जून डेट वगैरे काही बघत नाही.
ब ठीक आहे. पण आमच्या इथ ते कुरकुर पॅकेट बघा लहान मुलगीना त्यात एर भरतात गॅस एर
हा होय होय.
हा त्यामध्ये आलतंय की मोबाईलमध्येध्ये
होय होय हा हा होय त्या कुरकुऱ्यामध्ये ते मोठं फुगवलेलं असत. ना ते कुरकु
हा पॅकेट फोजल्यामुळे त्याच केरा क पेट घेतले. मुणगता चचेहराला आहे. अ कााछा
काय कराय सांगा मग म्हणजे धोकादायक म्हणजे कोणत्या गोष्टी खायला द्यायच्या का नाही ते पण समजण्यात आले आता
कमज म झाले हो के
प्रत्येक वेळेला काय आम्ही सोबत त्यांच्या नसणार.
नसणार आहे ते पा आई बघा भाकरी करता करता. गॅस पासून काय तर पाणी आणले गेल्या बाहेर.
हा हा हा.
आणि ते बाळ बसून गॅस कशी आईपाशी बसलेलं होतं तेिथं पॅकेट थोडा लागले आणि ते गॅस पीट घेतले.
अरे बापरे बघा म्हणजे किती ते हे असेल
र बघ काय
हो अशी बरीच उदाहरणं म्हणजे सध्या चालू आहेत.
ह हो ह
हो त्यामुळे मुलांची कितपत आता कितपत काळजी घ्यायची मुलांची ते पण समजत नाही आता होय आता मुलं आता आमची मुलं म्हणतात ना पाचवीला आहे त मुलगी म्हणते आमची मम्मी जातो मी सायकलनं पण आता सायकल न जाण्यासारखी दोन रस्त रस्त क्रॉस करून जायला लागत अओ आणि ते पण मोठ मो मोठं रस्ते म्हणे आम्ही घरी बसणार आणि उगाच मनात दिवसभर रुख रुख. गेली का नाही व्यवस्थित काय माहिती त्यामुळं जाऊन तिथपर्यंत वेळ का होईना जाऊन सोडून निवांत शाळेत आलेलं बरं पडतंय.
बरं पडतय होय की एक दहा मिनिटं मिेळत होईना दुसऱ्या कामाला
आपली कामं ठेवून पण पण बिंदास्तना गेलीय शाळेत रस्ता क्रॉस करताना कुठे काय झालं म्हणजे आम्ही घरी बसणार ही शाळेला गेल्या म्हणून आम्ही होय होय होय तेच की
होय तेच आता बाहेरचं वातावरण वातावरण जरा म्हणजे हेच आहे.
त्यांश नाहीईच
होय होय खरं काय किती टेन्शन घ्यायचं.
ठी आहे प्रत्येक वेळाला तर काय सोबत राहू शकत नाही.
होय होय. तेच क आपण पण त्यांना किती वेळ म्हणजे असं हा हे म्हणजे जाऊ नको इकड जाऊ नको त कस किती वे म्हणजे समजा आपण किती वेळ म्हणजे त्यांच्यावर राहणार आहे. आपल्याला पण काय तर काम त्या आपण पण जरा इकड तिकडडे आपलं जरा दुर्लक्ष का पाहुण्यांच्याकडे गेलो कुठे गेलं? जरा हे तस होतयच ओ. हो त्यामुळे समोरच्याच्या असं काय म्हणजे सांगू शकत नाही त्यामुळेच आता मुलांना म्हणजे एकटं सोडून चालत नाही.
त नाही काय वेळ कुठ हे येईल काय सांगता येत नाही.
होय होय तेच की. म आणि काय म्हणताय?
घरात
हा हा हां शिवायला काय दुपारी घेताय?
हा घेतय कस आपल्याला वेळ भेटय तसं. ब्लाऊज शवतोय फॅन्सी तेन कधी वेळ भेटेल तेंव्हा शिवतोय.
शिवायच हा हा चालतय बर. हा हा हा होय आपल्या घरी असलं की काय कोण आलं गेलं सगळं सांभाळून
घरात मशीन घेऊन टाकलंय ते गार्मेंटचं मशीन आहे.
हा हा हा हा.
सरा त
हा हा हा. त्यावर फास्ट होतय वाटतं जरा म्हणजे असली कामं फास्ट होतात हम्
आम पण खातते अर्धा तासाच ब आपल्या घरातल्या मशीनवर एक
हा तेच की म्हणजे कमी वेळेत काम होत ना आणि आपण जास्ती म्हणजे जदाच काम पण करू शकतोय.
अछा हो
बाहेरून घेतलं तर ते आपल्याला बरं पडतेय ना?
बरोबर
त्याच की.
हम्म
बरबर लावते मी तुम्हाला परत कॉल हम्. हा हा हा ठेवू?
म पण एक करतोय कॉल.
हा हा हा
अच्छा